एक मिनिटं हा नेट श्वास न घेत बोला ना, काय माहिती कोणं ये
बाळतीन बघत होत. काय आणलं? अरे बापरे पण ते यावंच लागत काय करती? बरी ये का तू? बोल ग साधं कोणाच? हॅलो हॅलो हॅलो काय करती?
हॅलो
काय करती तू? हा का
तू काय करती?
मी काहीच नाय बसलेले. चांगली ये का? चारू खा, मी पण चांगली ये, त्याजा मित्र, मी पण चांगली ये ग
बरं बरं चालल म, जेवण बिवण झालं का?
हा माज झालं, तुझ झालं का? हा झालं ना, तू काय करते आता?
हळू बोल न थोडं काही नाही. मी आता जेवण झाले. बसलेलीये.
आता आता जेवण झालं मी झोपले थोडा.
हा का, काय बनवल होतं भाजी? लवकर, लवकर बोल न बाई, एवढं काय दमानी बोलू राहिली.
आम्हाला शिरखुर्मा खायला आलेला हाय. आता शिरखुर्मा खायचा ये.
हा का, शिरकुर म कोणी आणला हा बरोबर चालल खा मग
हॅलो हॅलो शिरखुरमा बनवता येतो का तुला? आवाज नाही येवू राहिला ना काय